हा आवाज येतोय हो बोल ना बोल. कुठ होय येत आहे काय.
काय चाललंय. आवाज ब्रेक होतय तुमचा. हॅलो मला येतय येतय ना ह तर मग. कुठले कुठले सण असतात काय तुम्ही कसं साजरा करतात त्याची शॉपिंग कशी करता तुम्ही.
आ का हो. मग जास्त तर शॉपिंग म्हणजे दिवाळीलाच करावे लागते ना.. बरोबर क
हो बरोबर ते एकदम मोठा सण आहे ना आपल्या भारताचा
हो बरोबर तर दिवाळीला मी शॉपिंग वगैरे करतो तर मेन म्हणजे आधी तर कपडे असतात कपडे घ्यायचे. आणि नंतर मग ते दिवे वगैरे घ्यायचे आणि बाजारात अस. आजकाल तर भरपूर अशा वस्तू आहेत म्हणजे आकर्षक वस्तू आहेत की आपण ते खरेदी करू शकतो. जसे की अ लक्ष्मीची मूर्ती म्हणा. किंवा ते वेगवेगळे दिवे म्हणा किंवा लाइटिंग वगैरे म्हणा आकाशकंदील म्हणते. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही दरवर्षी वेगवेगळे खरेदी करत असतो तर तुम्ही कसे करतात.
बरोबर आहे म्हणजे.
बरोबर. हो. ह हो बरोबर हो, हो नक्कीच हा आवाज गेला होता.. हॅलो हॅलो आवाज गेला ग हॅलो आवाज नाही येते ग